आखेच कर हम्म तुमच्या कडे पण हॅलो हॅलो, मी चांगली आहेत. तुम्ही
आम्ही पण. सो आज आपण एका टॉपिकवर डिस्कशन करू ओके.
हा चालेल.
अ तर आपण जो टॉपिक आहे छंद छंद म्हणजे काय मी तुम्हाला सांग ते म्हणजे जे आपल्याला आवडत आणि ते काम करण्यात आपल्याला मजा येते. आणि आवडत काम असत. त त्याला छंद म्हणतात. म्हणजे आपल कोणतही आवडत काम. जस लेखक असतो, त्याला छंद असतो लेखनाचा. वाचक असतो तस त्याला छंद असतो वाचनाचा. ओके जस चित्रकार असतो. त्याचा छंद असतो की, मला चित्र काढायला आवडतं, म्हणून तो चित्रकार बनतो. तसच आपल्या जीवनात पण आपले आपले छंद असतात. तस मी तुम्हाला काही प्रश्न विचारते ओके आपण- छंदावर बोलूया तर तुम्हाला काय वाटतं? छंद हा विषय बरोबर आहे?
हो
तस तुमचे पण काही छंद असतील ना?
हा आहे ना.
तसं तुम्हाला कोणते छंद आवडतात अ मूवी बघणे? तुम्हाला चित्रपट बघायला आवडतो का?
हो आवडतात ना.
हम्म म्हणजे. याला छंद म्हणतात, म्हणजे या गोष्टी करण्यात आपल्याला- त्या कामात मज्जा येते त्याला छंद नस म्हणतात. सो तुम्हाला- कोणती मूवी बघायला आवडते?
मला तारक मेहता का उल्टा चच्मा हा बघ-
येस आणि तो कोणालाच बघायला आवडत असा ना. ते सर्व बघ- घतात लहानापासून तर मोठेपर्यंत सर्वे सर्वे सर्वे बघतात. मी सुद्धा बघते.
हा त ते
अनेक मूवी बघतात चित्रपट बघतात तुमच्या जीवनात- तर तुम्हाला कोणता चित्रपट काही शिकवतो का? जीवन जीवनाबद्दल,
हा हा
हा तर मी पण- काही चित्रपट पाहिले आणि त्या चित्रपटातून- मला माझ्या जीवनाच्या उद्देश पण लक्षात येतो.
आता मी तुम्हाला प्रश्न विचारू का?
हो नक्की विचारा.
तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं का?
कोणी मला असं विचारणार हवं, मला पुस्तक वाचायला- खूप खूप खूप आवडतं मला वाचनाची सवय लावली मी. पहिली मला वाचनाची सवय नव्हती, बट मी वाचनाची सवय लावली आणि मला पुस्त- पुस्तक पन खूप आवडतात. वाचायला आणि मी अनेक पुस्तक पण वाचली.
कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात?
अ तस तर मी आतापर्यंत- आपल्या जीवनाच्या उद्देश्य जगून घेहण्याची पुस्तके-
ह
माइंडसेट वर, लाईफ पर हॅबिट्स वर या बुक मी वाचले आहे आणि तसच मी काही अ कवितांचे संग्रह पण घेतलेत ते पण रीड करते
को तुमची आवडते पुस्तक कोणते
अ ते सांगायचे तर मला म्हणजे मी जे वाचलेले आहेत ना ते सर्व पु स्तके काय आवडतात बट बट बट पहिली गोष्ट ही आहे की मला एकी गाईचे आहे हे पुस्तक खूप खूप खूप आवडतं हा कारण की एकी गाईमध्ये आप जीवनाच्या उ उद्देश्य काय आहे आपलं गोल कसं ठरवायचं याबद्दल सर्व काही सूचना दिलेली आहेत आणि तसच ते एक जपानी पुस्तक आहे आणि हे पुस्तकामधल्या ज्या गोष्टी असतात ते जपानी माणसं त्यावर काम करतात म्हणजे आपलं गोल कसं शोधावं आपलं स्वप्न क कस शोधावं हे या पुस्तकामधून मला लक्षात आलयं
तुम्हाला वाचण्याचा काय फायदा झाला आहे
ओके तो पहिले मला म्हणजे जेव्हा मी पुस्तक वाचायचे ना तेव्हापासून माझ्यात खूप काही बदल झाल जसे की मी हॅबिटची बुक वाचली सवयींची बुक वाचली त्याच्यामधून मीनी नवीन नवीन सवयी स्वतःमध्ये आत्मसात केल्या स्वतःला घडवायचं काम केलंय मी पुस्तक वाचून स्वतःला घडवलयं हा तसचं नवीन सवयी वापरून वापरते व वाचनाची सवय पण झाली आणि खरंच सांगायच तर जो पुस्तकं वाचून माइंडसेट पण आपला थोडं थोडं चेंज होतो कारण की आपल्या माइंड मध्ये जे पुस्तकामध्ये नवीन नवीन गोष्टी असतात ते जाता
अच ते ना
छान गोष्ट आहे कारण की आपल्याला पुस्तके वाचलेचं पाहिजे
झाडे लावायला आवडतात का
हा झाडे लावायला आवडतात मला आणि मी नवीन नवीन झाडे पण लावते घेते पण
हा लावते ना
ओके
तुमची आवडती गायिका कोणती
अ माझी आवडती गायिका तो माझी आवड ती गायिका आहे लता मंगेशकर.
हा तुम्हाला चित्रपट पाहायला आवडते का? कोणत्या प्रकारची?
अ मी चित्रपट जास्त तर कॉमेडी पाहते आणि आपल्या जीवनावर आधारित असतात ते ते मला पाहायला आवडतात. कारण की त्यांच्यामधून आपण जीवन कसं जगावं आपल्या परिस्थितीतून बाहेर कसं पडावं याबद्दल सर्व काहीही दिलेलं असतं. आणि खरंच तर पुस्तकं वाचून आणि चित्रपट बघून मला खूप प्रेरणा भेटते. मोटिवेशन भेटतं कारण की जर आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्ट केली ना पुस्तकं वाचून तर ते कधीही वाया जात नाही. म्हणूनच मला पुस्तक वाचण हा छंद खूप आवडतो.
तुम्हाला हस्तकला करायला आवडते का?
हो हस्तकला बद्दल
हम्म
मग हा हस्तकला मला आवडते आणि मी करते हस्तकला पण. तुम्हाला आवडते का हस्तकला? ओके छान छान. हस्तकलामध्ये मला जास्त तर हस्तकला हा एक छंद आहे आणि जो सर्वांना आवडतो. आणि छंद बंद छंदा बदल अजून बोलायचं तर सर्वांचा आवडीचा असतो आणि तो करण्यात आपल्याला खूप मजा येते जसं मला पुस्तक वाचण्यात खूप मजा येते.
हम्म थँक यू.